हॅलो! हॅलो!
हॅलो ऐकाय या लागलय? हा मामी मी सुप्रिया बोलतीया.
हा बोल की!
हॅलो!
हॅलो!
हा बर आहेसा काय? आहे बघा जेवला का नाही?
जेवलो बाई! तू?
जेव, आत्ताच जेवण झालं पाहा.
आत्ता जेवला, काय नाहीत कामा झाली?
काय करायलासा?
कायतरी कामच की घरातली हा!
हम डॉली
डॉली कॉलेजला!
कॉलेजला गेलिया होय?
हम्म!
मामीसनी फोन लावला आता झोपल्या वाटतंय की मामी.
होय मामी झोपलीया, मामीला झोप महत्त्वाची आहे माहती नाही होय तुला?
होय झोपल्यात होय मला म्हणाय लागल्यात राणी मामीच्या फोनवर कर मी झोप लोय नंतर करतो म्हने.
हा हा!
मगाशी जेवाय आलतेत म्हणताना म्हटलं पोरास्नी पण जेवायला वाढायं मग कयचं नंतर.
हा!
मग काम का बारकीेच्या आपलं चालू आहे का? आराध्य्या आहे बघा ते तिला काय शाळेत हच लोकरच रुमाल बीमाल करायला शिकवलय काय तर. मग ते काय करत बसलीया ना.
होय लोकर आणली होय?
ब्लाऊज पिसाचं हम्म, ब्लाउज पिसाच हे शिकवल्यात करायला उशीच कवर, ते उलंच आणि काय काय शिकवलं ते करायला लागल्या आता कालपासून.
करायलीया होय, दि दी ला सांगितलेलंस काय मला फोन करणार आहे म्हणून?
का दिदी केलते काय तुम्हाला?
होय सकाळी कीलती बाई.
काय म्हणाल ती?
काय नाही ते एवढंच म्हटली मला.
मामीन काय सांगितले काय, सांगितलंय म्हटलं खर मला आता वेळ नाही बाई म्हटलं जर नंतर बोलतो. असं म्हणलं. आता होता का? हॅलो! दहा मिनट झालं तर कट झाला फोन.